हॅलो! हा बोलाकी.
हा हा अ माझा झाल्यानंतर तो टाईव ये तेकून बघा म्हणजे लागतोय का? ह् ह्
हा ठीक ये, होय तुमचा?
हम्म जेवण झाल जरा बाहेर गेलतो आत्ता आलो.
हा हा
हम्म हम्म
ती काय म्हणताय आणि मुलांची शाळा सुरू झाली
मुलांची शाळा चालू झाली आज पहिला दिवस होता गेलीच शाळेला
हा जवळच्याच शाळेत आहे का इथं
इतर शाळा जवळंच आहे आमच्या शेजारीच आहे म्हणजे लहान गाव असल्यामुळेळ म मराठी शाळाच आहे. थोडा दुसरे मग या टायमाला बाहेर घालायचं ठरवलेलं. दुसरीकड. खरं अजून लहान आहेत अजून एवढं समजत नाही पहिले दुसरीचे आहेत म्हटलं. आणि थोडं मराठी पण यायला नाही पाहिजे ना इंग्िश मिडियमला काय वाटलं की त्यांना मराठी समजत नाही व्यवस्थित. अग आणि त्यांचं त्यांना कळायला पण पाहिजे ना थोडं मग म्हटलं पुढल्या वर्षी घालूया दोघं पण या टायमाला राहू दे म्हटलं. त्यासाठी हम् कस त्यास न मी समजाेल आमच्या गावात नाही सोडा चौथीपर्यंत आहे आणि साई साईडच्या गावात असं क नाही आहे. अं हा दहावी पर्यंत आहे दहावी बारावी पर्यंत आहे.
हा हा ति जवळपास आहे जवळच आहे का
हा जवळच आहे बारावीपर्यंत आणि तिथन मग जरा असं. पुढं मग असं दुसरीकडे चांगले लेव्हलला नंतर बाहेरच घालायला लागते ओ.
हो ज्या कॉलेजांसाठी ते तेवढं बाहेर जायला लागणार का मुलांना
हा कॉलेजसाठीठी ते मग नाही आम्ही ह्यालाच आता तिसऱ्या चौथीलाच बाहेर घालणार असं ठरवलं तुमची पोर अस मराठी मिडीयम ला आहेत की इंग्लिश मीडियम ला आहेत.
मराठी मीडियम लाच आहेत.
मराठी मीडियमलाच हा.
हम्म.
हम्म हम् कितवीला आहे ती.
मुलगा मोठा आता आठवीला गेलाय मुलगी. चौथीला गेल्या.
हा हा म्हणजे पोर मोठी आहेत तर.
हा मुलं तर मोठीच म्हणायचे त्यावेळेस.
हा हा मग त्यामुळे काही नाही आमच्या अजून बारकी आहेत त्यांना अजून समजत नाही. ह ह हा.
हा.
ह मग आणि काय स्पेशल. हम का नाही बघा निवांत जेवण झालं.
हा तरी तुमच्याला गावात छोटा आहे म्हणताय तरी. मग हॉस्पिटलतेन असेल
नाही दवाखाना शेजारी जायला लागते शेजारी गावात जायला लागते आमच्या गावात गावात नाही आहे खरं डॉक्टर आमच्या गावात रोज येतात डॉक्टर म् आमच्या गावात रोज येतात बाहेर जायला लागत नाही येत्यातच त्यांची गाडी येत गाडी घेऊन येत डॉक्टर लोक हम् येत नाही नाही स्थायिक नाहीये तिने पण त्यांच्या वस्तू घेऊन तिने येत्या हम्म
हो
काही गरज असेल तर फोन केला तरी पण लगेच येतेत तस आहे ह इथं पहिल्यापासून. अ आमच्या इकडे सगळीकडे तसच येतात डॉक्टर लोक. आपण कॉल केला कि म्हणा असलाय ना ही.
म्हणजे पशा डॉक्टरांच्या जायला लागत नाही.
नाही डॉक्टर पेशंटांच्या घरी येत.
डॉक्टरांच्या कड चार हार लागत ना.
नाही येत तेनी येत आणि माय शेजारी शेजारीच्या गावात बी आहे आहे दवाखाना. कोुणाला कस तिकड बी जात अशी करत नाही रे. टाला तर असे करते आ मग सरकारी दवा खना पण आहे मोठा शेजऱाच्या गावात.
हा का. म्हणजे अडचणी वगैर. आली तर सगळ्या दघ मोठा आहे तुमच्या रातच इरच. अडचण आली तर.
हा हाय तसं काही हे नाही हम्.
मग गावात बँक एटीएम अशा वस्तू अशा सुविधा पण नाही आहेत का.
अ असं शेजारी अस जवळच आहे आमच्या म्हणजे आपल्याला. कस गावात जायला लागतं आणि एवढंच अंतर करा बाहेर जायला लागतय आम्हाला.
तेच केस दुस दर जगावाज जाय लागते.. तुमची वस्ती असली तर काय.
हा वस्ती आपली कशी एक गल्ली असते. त्यांना छोटी तश्या वस्त्या वस्ती असत इथ कोकणी भागात. आहे इथ थोडी वस्ती हा वर थोडी वस्ती साईडला थोडी वस्ती अशी. मग जरा इथून पुढे गेलं की मग ते आहे सगळं बँक. काय एटीएम टटीएम सगळं आहे तिथे मग.
हा म्हणजे नळीवडीला असं लागत नाही. मग जर लांब असले की मग जरा अवघड होते.
हो तसं होतंय सोडा थोडा अवघडा आम्हाला पण. आमला पण तस अवघड होते कारण एष्टी आमच्या गावात. येत नाही नाही शेजारच्या गावापर्यंत राहत्या.
हाच म्हणाले तुमला हा हेच तर म्हणाले मी अस. असत की ह्या अडचणी दररोजच्या स असत्या पाहुणे वगैरे येणार असले. तर आपल्या गावाला.
नाही गाडीनच यायचं एस टी नाहीऊन चालणार नाही.
हा तेच किंवा अशा जरा गैरचोय आहेत.
हा आहेत गैरसोयी आहेत अजून.
ह ह हा.
हम पूर्ण अस हे झालं नाही आम्ही आम्ही सोडा एशटी कुठ जा यत नाही सोडा कधी. खर बाहेरचे येणारे असे कधीतरी प्रॉब्लेम असला तर तसच होतते. एष्टे येत नाहीत गावात त्यामुळं हेनच जायला लागत. ते गाडीवरन जायला लागते नसेल तर त्या गावापर्यंत तरी गाडीवर जायला लागतय.. तिथ ना कोल्हापूर एष्टी आहे सारखी सोडा.
हा.
खरं तिथपर्यंत तर चालत जायला लागते. जाणारचातात चालत मग काय पर्यायच नाही.
पर्यायच नाही हे असं आडवळनी. जाऊ असलं म्हणजे पाहणारण विचार करतात नाही जाऊ का नको असं.
नाही हो तीच गोष्ट आहे आड आडवळणीच गाव आहे गाव लांबच आहे आमचं.
हा म दुध डेअरी डी मार्ट अ किराणा बाजारच.
ते सगळं आहेय.
वारणा बाजार सारखंच ते असतं नुसतय कां. शेतकरी बाजार आहे. हा, हा, हा,
तसं बाकी सगळंच मिळतंय. येऊन जाऊन ते बँकेच आणि हेच अवघड होतें बाहेर जाय एस्टीची सोय नाहीं हम्म वाहतुकीची सोय नाहीं. आणि बँकेत जायचं म्हटलं तरी पणं शेजारच्या गावांत जायला लागतय. ते पणं कसं चालतं जाणं होतं नाहीं.
किती किलोमीटर एक दोन किलोमीटर आहे काय अंतर शेजारच.
दोन कां असेल दोन किलोमीटर असेल. दोन तीनं किलोमीटर असेल.
मंग तेचं की चालूंन चालतं जाणं येणं.
होय लांब पडतंय तर लांब पडतंय अहो.
हा.
दोन तीनं किलोमीटर असंल. मंग आम्हीं जास्तं काय गाडीनच जाते गाडीवरन जाते आणि गाडीवरूनच येतोय.
होयच की आणि एक्स्ट्राच सामान जास्तीचं ठेवायचं घरांत
हा मंग तसंच करायला लागते बाजार बाजार मिळतोय सोडा आमच्या गावांत. हम्म. गा बाजार गावांत मिळतोय परत तरी सुद्धां आम्हीं बाहेरून जास्तीत जास्तं बाजार भरतोय. गावांत कसं दर लावताय ना जास्तं.
हा तेचं की म्हणजे आता ऐनवेळेला इथ तीतेचं म्हण. लंत अस अस जास्ती त पैसे जातात असं हाटून बसल्यासारखं.
हा हटून बसल्यासारखं तसं होतं मंग बाहेरून असा. म्हणजे मिस्टर कसं रोज कोल्हापूरला कामाला असत्यातत नाहीं.
हा.
आणि त्यामुळं तेनीच येताना सगळंच खरेदी करता नाहीं तर आम्हीं कधीं तर जाऊंन मंग बाहेरून बाजार आणतोय भरून एकदम.
हा तेच की घ्या कपड्यांची पण दुकानं मोठीं ना असं.
अ हम्म कपड्यांची दुकान पण नाही. शेजारीच जायला लागते गावांत त्या पलीकडल्याच गावांत सगळं आहे.
मंग लाईट पाणी वगैरे याची तर.
हा नाही ते आहे लाईट पाणी वगैरे. काे नाही म्हणजे आता बंगलिआहेत संघ मोठीं मोठीं पहिल्या कशी साधी घरं होती ना आता तशी कोणाची राहिली नाहीत. अ म्हणजे मी आमच्या दिदीच लगीन झालं नां. माझ्या दिदिच लगनाला अलतो तेव्हा एकमम सांधी घर होती प्रत्येकाचं खरं आता जसं माझ्या. लगिनी व्हायच त्यांच्या आधीपासून आता प्रत्येकाचे बंगले झाल्याचं मोठीं मोठीं. आता सुधरा लागल्यात नाहीं पहिल्यापेक्षा. आता कसं प्रत्येकांची मुले आता कोल्हापूरला हम्म आता प्रत्येकची पोर आता सुशिक्षित आहेत प्रत्येक जणं आपल्या आपल्या ह्यांच्यावर हे आहे ना आता
हा शिक्षण महत्वाचं आहे हो.
हा शिक्षा शिकलेली सवरलेली हम्मं शिकले सवरलेली पोरं आहेत तेनां आता घरबीर सगळी चांगली बांधून आहेत.
हा
येऊन जाऊंन तेवढ तर दवाखानाच आणि बँकेचं नाही म्हणायचे खरं आता झालंय आणि एस टी ची एक सोय नाय एस टी कळ मुळं जरा अडचण येते. हूं असं बुधवारचा दिन
बुधवारच.
हम्म
हं हं
हं आणि जास् त प्रमाणात बाजारात जायला म्हणजे सगळ जेत आप आपल्या म माळव करत्यात आणायला पण जातच नाइ.
असं आहे क्या म्हणजे घरापुरत घरापुरत प्रामुख्याने होते.
हो, ते सगळ्यांची शेत आहे, कोणाची नाही अशी नाही. प्रत्येकाच्या आमच्या ग्वाडीच्या भवतीन सगळ्या वस शेतच आहेत. गावाच्या भोवती प्रत्येकाच शेत हाय. हम जातोय एकमेकांच्या घरात मिळतोच तो.
हा म्हणजे त्या्यामु बाजारची काय जास्त आवश्यकता नाही.
आवश्यकता नाहीये, हा तेवढंच. मग काय अस, वा वांगी वगैरे वरणते म्हणणार-
हे काय सगळं असतेच.
हा तशा आहेतच सगळी. असं बऱ्याच जणांची शेवग्याची झाडं हाईत त्यांनी पण विकतच अशी त्यांच्याकड विकत घेतात मामा.
आपलं पण त्यांना दिल जाते त्यांच पण घेतलं जा ना माणुस की माणुस
हम्म हा आणि शक्यतो आमच्या इथे कशी पद्धत आहे सांगा? एक एक वाफ्यातनी फक्त माळव घरापुरतं का होईना करत्याच प्रत्येक. पूर्ण घरात सगळं वेगवेगळ. घरापुरतं.
घरापुरतं.
हा जे पैसेे बाहेर घालवायचं ते घरातच त्यांनी अस हे करत.
होयच की चांगला विचार हाय.
हा ऊस लावायचं तेच त्यांनी माळव करतायेत. श्रीवन बाहेर कस औषध मारलेलं असते. त्यामुळे घरातलंच खाल्लं की नाही परवडतय.
ठेऊ?
मिनिट